हॅलो हॅलो
हॅलो आवाज येतोय का ताई
हो आवाज येतोय
हा काय करताय
काय नाही बसलेले तुम्ही काय करताय
काही नाही मी पण बसलेली आहे
जेवण झालं का तुमचं
हा आत्ताच जेवण झालं पुरणपोळी केली होती आणि आम रस
असं का
हो
हो आमचं पण आता जेवण करून उठले आम्ही पण
हा काय करताय मग
काही नाही बसलेले आहे, शेतात शेत त्याच म्हणजे नियोजन करत होते.
हा
मिस्टरांसोबत बसून बोलत होते या वर्षी, कोणता पीक हा लावाई स
हम् कापूस लावायचा चाललाय काय,
हा तेच विचार करत होते कापूस लाव का मकईची पेरणी करायची काय करायचं ते त्यांच्याशी बोलत बसले होते.
हा मग काय सांगत होते. ता
दादा सांगताय ना कापूस लावायचं.
हा चांगलं उत्पन्न येत कापसा मध्ये पण
हा चांगलं उत्पन्न येत. आता पण कस आहे, पाऊस या वर्षी म्हणजे दाखवत नाही सांगताय बऱपैकी नाही पाऊस कमी आहे असं सांगण्यात येतय पण माहित नाही आता,
तारीखाली तोपर्यंत पाऊस पाऊस नाही पडत त्याचा मळ काय
आणि कस आहे आपले इकडे कोरड जमीन पाणी नाही आहे जमिनीला त्याच्यामुळे लेट कमाई चालली जाते,
हा लेटच होणार, पेरणे वगैरे
हा
लावून दिलं कापूस तरी पण प्रॉब्लेम व्हायचा,
हा तेच म्हणून लावलं तर आपलं मग बीज बियाने वाया जातील नाही एवढं ऊन आहे, आणि पाणी नाही शेतात. तर मग तुम्ही काय करताय?
काय नाही. बसलय निवांत, चाललंय नियोजन शेतात आता आमचे सासरे काय सांगताय
हा
कापूसच लावायचं सांगत होत्या, पण
कापूस लावायचा आहे का?
ठीक आहे तस तर आपल्या या भागात मकई, जास्त प्रमाणात असते.
अ हो मग तिथं पण चांगलंच उत्पन्न येत, पण ते जास्त जवळ लावलीना नसतं तर मग तिथच पण आपण कमी येतंय
हा आणि कसं आहे ते आपल्याकडे म्हणजे असं पेरणी केली मग लाकडी औजार असतात.
हो
आणि शहर भागात म्हटलं तर आता मशीन निघाले पेरणी चेे पण, कोळपनीचे पण
हो
आज आपण या आपली प्रकृतीनुसारच जास्त लाकडी औजार वापरत आहे मग
हा
त्याच्यानेच करत आहे.
त्याच्यामुळं ते पण चांगलंचय, हे तंत्रज्ञान तेवढं आपल्याकडे जास्त नाही त्याच्यामुळं पण अडचणी येते अजून काय करताय, घरचे?
घरचे काय नाही आता जेवण करून बसले, गप्पा मारत, बसले होते नाही ना, झोपली कुठे बसलेलीय तीथ तिला झोप नाही लागत लवकर दु दुपारी झोपून घेते.
आणि बाळ
बाळा, शहादाला आहे ते
हा
ते तिथच हा मामांकडे म्हणजे तिथंच होता तो शाळेत, पण सुट्टी सुट्टया, लागल्या ना त्याला घेऊन आली होती मी पण नंतर अजून जायला आ ग्रह करायला लागला तर मग ठेवून आले तिथच
शहाद्याला शिकतो काय इथ?
हो शहादयाला मिशन मध्ये.
चांगलं आहे ना मग मिशन मध्ये, कितीवीलाय आता?
आता प अ दुसरीला जाणार.
दुसरी ला जाणारे का? आणि सि शिक्षण चांगलंय का तिकडचं.
हो शिक्षण चांगलंय कारण मी लहान होती. तर तिथंच शिक्षण घेतलं होतं चौथीपर्यंत. तर आम्ही होत. ते तेव्हा तर चांगलं शिक्षण होत. तर पण आता पण म्हणजे असं भेटी अनेकदा म्याडमांसोबत सरांसोबत झालेल्या. हे आमच्या भेटी. शिक्षण तस चांगलं. शला आहे. शिकवताना कदाचित गेले आम्ही पण कसं शिक्षण आहे ते कसं मुलांना सांभाळतात ते सगळं बघितलं. तस शिक्षण पण चांगलं आहे. मुलांना सांभाळ तात पण चांगले ते.
सेमी इंग्लिश मीडयम मे का?
नाही तिथं म्हणजे अ आहे दोन प्रकारची शाळा आहे ती, साईट ला इंग्लिश मिीडियम आहे. आणि इथं मराठीच आहे फक्त. आणि सेमी पण आहे. तसपण आपल्यावरून आहे ते प्रकल्पाला नंबर नाही लागला त्याच्या ना. त्याच्यामुळे म म्हणतायत घरून जातो तो तिथं. घ्यायला पण जातात आणि पोचवायला पण जातात त्याला आणि तस तर मॅडम सोडून नाही नाही फी नाही भरली.
हां.
हा, ते मग आम्ही तिथच राहायचे ते सर्वे करायला येतात बघा असं उन्हाळ्याच्या सुट्टी राहिल्या का मुलांना शाळेत घ्यायचंय का? ठेवायचं आहे का अस ते सर्वे करता त्यानुसार मग आईने नाव देऊन दिलं होत.
हो चांगलं आहे की मग शहरात शिकला का मग भाषात पण फरक पळतो आणि अभ्यास पण चांगला करतो.
हा चांगलं तेच ना चांगल्या सवयी पण लागायला पाहिजे. घरी राहिलं तर ऐकत नाही टाईम वेळेवर जेवण करत नाही.
तसच करतात नाही बसत मुलं.
नाही बसत हा खेळायला बघतात कस आहे घरी आपण किती पण आरडाहोत केली तर ते ऐकतात नाही ना आणि तिथं कस आहे त्याचे मामा पण? थोडे म्हणजे लाड पण करतात पण थोडेसे स्ट्रिक पण आहे. रात्री जेवण जर झालं तर मग बसवतात ते अभ्यासाला.
हा चांगलं आहे कि मग अभ्यास करायला पाहिजे तेव्हा माहीत तर मग
तेच ना घरी राहिल तर मग करत नाही ते दिवसभर आता सुट्ट्या होत्या दोन तीन दिवस. हो झाले त्यालाही पोसवून आले पण एवढे दिवस? घरी राहिला तर एक एक पण दिवस नाही कि हातात पुस्तक घेऊन काहीतरी वाचू किंवा लिहू काहीच नाही.
हां. पोरं तसच करतात आ
हा ना त्याच्यामुळे त्याला तिथच परत आई इथच आणून
बर केल. नाही. गावाकडे. राहिल की अशच करतात पोर नुसत खेळायचं बघतात माझी मुलगी पण तसच आली त्या दिवसा पाासून हातात पुस्तक पण नाही धरलं तिन. ना काही अभ्यास. आता ती सातवीला जाणार.
सातवी ला आहे का. कुठं शिकते?
नाशिकला आहे.
नाशिक. ला आहे.
हम्म. मस्त त्या गोठ्यात खेळायचं दिवसभर.
हा काय करणार ऐकत नाही घरचे घरच्यांचं तर थोडं पण म्हणजे ते आजाद होऊन जातात.
हा तिथं खेळायला नाही भेटत ना शाळेत तसं त्याच्यामुळे.
त्याच्यामुळे ते घरी येऊन सगळे आपले हौस
हा तसंच तर मला म्हणत होती सगळी मुलं खेळतात मला का नाही का खेळू देत तू म्हणून रागवत होती.
एक क अभ्यासाला बसवलं की लगेच थांब मी करतो मी करते असं म्हणून देतात निघून जातात.
तसंच करतात किती पण सांगितलं आणि काय
तर त्याच्यात आप् पण गुंतून जातो आणि मुलांच कडे ते एवढं लक्ष पण नाही राहत ना.
अ नाही राहत. कामात गुंतले का मग आपण एक काम संपलं की लगेच दुसरं काम करायला बघतो त्याच्यामुळे
आणि त्यांना बसवलं का हो मी करतो असंच नि सांगून देतात नी निघून जातात ते घपचप माहित पण नाही पडत हा माहित पण नाही कळत.
त्यांना माहिती असतंं आता मम्मी काम करायला लागले आता माझ्याकडं न लक्ष्य नसणार. तर बरोबर निघतात हा.
तेच किती मुलं आहे ताई तुम्हाला?
दोन एक मुलगा आणि एक मुलगी. हा मुलगी मोठी आहे. आणि मुलगा लहान आहे तिच्यापेक्षा
मुलगा कितवीला आहे.
आता तिसरी ला जाणार तो.
तिसरीला. तो कुठे शिकतो.
गावातच आहे.
गावातच आहे ना,
लहान आहे म्हणून म्हटलं बाहेर कुठ ठेवलं क मग परत रडायचा म्हणून, चौथी पास झाला क मग पाचवी नंतर बाहेर कुठे बोल हो
हा तेच ना लहानपणात हे सांगतात आमचे इथले पण म्हणजे मुलाला लहानपणापासून बाहेर काढून द्यायचं. पण कस येत आई मुल ते आई वडिलांना सांगू शकत, तस दुसऱ्यांना नाही. सांगू शकत आणि त्याला म्हणजे स्व स्वतःची स्वच्छताची पण काळजी असायला पाहिजे, आई वडील कसं आहे लहान लहान पाच वर्षाच झालं कि लगेच कुठ पण ठेवून देतात. पण त्याला कस तरी ते मनामनातच रडतं ते बाळ मला पण तस म्हणजे हे सांग ते प्रकल्पाला नंबर लावून देस
हा
पण नको अजून लहान आहे. चौथी नंतर बघू
हा म्हणूनच मी पण शांतच राहिले म्हटलं चौथी नंतरच बघू त्याला परत सवय लागायला व्हायची नाही तर रडयच सारखं परत
तेच ना अजून कस हट्ट करतात ते जिद्द करतात मग आणि आजारी माझ बाळ तर माझा बाळ तर असा आहे की आज, आजारी पडला तरी नाही सांगणार नुसत शांत बसून कोपऱ्यात रडत बसणार, सांगतच नाही मला ताप आलेला आहे का मला हे दुखत आहे. हे का ते झालेलं आहे काही नाही सांगणार.
सुमित्रा काय करते मग.
काय झालं?
सुमित्रा काय करतेय म्हटलं.
सुमित्रा!
हां!
माहित नाही ग हा. घरीच असेल ना.
हम!
ओके मग ताई, ठेवू का आता.
हो हो चालतय, फोन कर मग परत.
हो चालेल. पुन्हा कॉल, करते तुला.
हा हा!
हा!